हॅलो.
बोल.
तस का हॅलो.
नाही नाही बोलना नाही बोल की
मग काय नाही मला कारल्याची भाजी करायची होती त्याची रेसिपी विचारायची होती म्हणून मी फोन केला होता.
कारल्याची भाजी करणार हाईस आज कारलं पहिलं कारलं पहिलं ना धुऊन घे नंतर ना त्याला म्हणजे कांदा आणि हे लसूण कोथिंबीर हे सगळं बारीक चिरून घ्यायचं आणि मग नंतर न कारलं चिरून घ्यायचं आणि मधला जो पांढरा भाग असतो ना तो काढून घ्यायचा.
म्हणजे ते बी बी बी काढून घ्यायची त्याची
हा बी काढून नंतर ना मग ते कारलं जे चिरलेलं असतं ना एकदम बारीक त्याचे पण फोडी करायच्या गोल गोल गोल किंवा उभ्या कशा पण आणि मग ते पाण्यात ठेवायचं आणि नंतर मग फोडणी द्यायची आणि मग कांदा लसू तून छान भाजून घ्यायचं आणि फक्त हळद टाकून कारलं त्याच्यावरती परतून घ्यायचं तेलावरतीच आणि मग नंतर ना मग त्याला झाकून ठेवायचं सात ते आठ मिनटं मग ते झालं की थोडस तिखट, गरम मसाला चांगला मीठ, कुट घालून परत अजुन एक चा मिनिटं त्याला वाफवून घ्यायचं.
पण मला असं वाटतं अ म्हणजे कारल्याचा जेव्हा भाग करतो त्याला अ हळद मीठ आणि गुळ वगैरे नाही ना टाकायच कारण त्याचा कडवटपणा गेला पाहिजे पण ते नकोय मला कडवटपणा.
बी आणि बी च्या साईडचा जो पांढरा कवर असतो ना त्याच्यातच कडूपणा असतो तो एकदा जर गेला ना मग त्याच्यात कडूपणा राहत नाही. कारल्यामध्ये
बर बर म्हणजे ते काढलं की त्याला फक्त हळद मीठ लावून ठेवूया.
हा. हळद, मीठ नेसती लावून ठेवायची नुसतं जरी पाण्यात ठेवलं तरी चालतय कांदा वगैरे चिरी पर्यंत. मग ते एकदा झालं ना की मग ते सगळं फोडणीला टाकून शिजून घ्यायचं चांगलं आणि मग नंतरन सगळ्यात लास्ट ला थोडासा गुळ मीठ टाक टकायच आणि अजून एक दोन तीन मिनिटं बिना झाकण ठेवतात तसच परतून घ्यायचं. गुळ वितळेपर्यंत थोडा.
त्याच्यामध्ये भाजीत गूळ घालू शकतो आपण वरून.
हा फक्त की त्याला असं स्पेशली वेगळीकडून टाकायचं नाही वरती ठेवलं तरी चालत नंतर न
चालेल चाललं कारण तेच म्हंटलं मला बनवायची होती. आणि बरेच दिवस अ बरेच दिवस झाले केली पण नाहीये म्हणून म्हटलं आज करते.
छान होती तशी करून बघ एकदा.
कारण याला पण म्हणजे तो कधी खात नाही. त्यांनी म्हणत होता मला की बनवून दे. एकदा कारल पण कर हे काहीच करत नाही ते करत नाही. म्हणलं हा ठीक आहे करते पण मला मी स्वतःहून एकदा पण बनवलं नाही कारण मला आवडत नाही ते तुला पण माहितीय.
हो पण कारलं चांगलं असतं ना खाल्लेलं बघ एकदा करून अशा टाईपनी.
तेच बघ आता. तुझं काय तू काय बनवणारेस?
पनीरच बनवून पनीरची भाजी बनवण्याचा विचार चाललाय बघू. मला थोडीशी रेसिपी देणार मला ह्याची करायची टिक्का मसाला करायचाय पनीरचा.
माझ्याकडे दोन पद्धतीचे आहेत बघ आता तुला सोप्प जे वाटेल ते तु कर. पनीर आता बग पनीर मी छोटं छोटं आपलं कट करून ठेवायचं. त्याच्यानंतर बारीक कांदा चिरायचा. तेलावरती ते पेजपत्ता वगैरे आणि लवंग किंवा मग मी वेलची घालते. ते घालून थोडंस जिरं टाकलं तरी चालतय. ते टाकून त्याच्यामध्ये बारीक चिरलेले एकदम बारीक चिरलेला कांदा टाकायचा. आलं लसूणची पेस्ट टाकायची. आणि ते परतून वगैरे घ्यायचं कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा लवकर शिजतो. आणि थोडासा असा थोडा लालसर कलर आला की त्याच्यामध्ये मी टोमॅटो, काजू आणि कोथिंबीर यांची पेस्ट करते मिक्सरवरती
पनीरला मॅरिनेट करून पण ठेवतात ना म्हण
म तेच की ती दुसरी ये. की दुसरी रेसिपी ये आधी ही अशी ये हाय जवळ सोपी सांगांय लागले
हां हां
मग ते सगळं चांगलं बारीक करून घेतलीस ना मिश्रण करून घ्यायचं यांचं टोमॅट टो, काजू आणि कोथिंबीर
म ये कांदा जेव्हा लालसर भाजून झाल्यासारखं वाटला की त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकून द्यायचं, आणि दोन तीन मिनिटं जरा शिजवायचं कारण टोमॅटो कच्चा आय. त्याच्यामध्ये दोन तीन मि दोन तीन मिनटं शिजवून घ्यायचं चांगलं आणि म त्याच्यामध्ये हळद थोडासा गरम मसाला, लाल तिखट आणि पनीर मसाला टाकाचा
पनीर मसाला कुठल्या कंपनीचा घेवूता
एव्हरेस्टचा वगैरे कुठला पण आहे तो घ्यायचा.
पण सुहानाचा पण छान आहे.
तुला जो आवडेल तो घे पनीर मसाला आणि तो त्याच्यामध्ये टाक आणि चांगलं मिक्स वगैरे करून झालं की मग त्याच्यामध्ये म्हणजे ते तुला कळेल तेल सुटेल थोडस आणि बटर पण टाकू शकतो. आपण तेल वगैरे सुटल्यासारखं झालं की मग त्याच्यामध्ये पनीरचे आपण अ छोटे छोटे कट करून ठेवले ते त्याच्यामध्ये टाकून टाकाय अ टाकून ठेवायचं
आणि परत अजुन फक्त दोन तीन मिनिटं ठेवायचं कारण पनीर ऑलरेडी मऊ असतं.
हा पनीरला शिजवायची काय गरज नाहीये.
हूं पनीर दोन तीन मिनिटं अ शिजलं म्हणजे बंद करायचं मग गॅस आणि वरून पण काही जण फ्रेश क्रीम पण टाकतात नायतर मग नुसत बटर वगैरे टाकून बंद करायचं गॅस. आणि आता दुसरी जी आहे अजून एक पद्धत त्याच्यामध्ये कसय पनीर बारीक चिरलेलं असतंय टीक्का मसाल्यामध्ये कसं शिमला मिरची पण तुम्ही घालू शकता. म असे ते चौकोनी आकारात कापायचं ते शिमला मिरची त्याच्यानंतर कांदा परत टोमॅ टो असे चौकनी चौकनी जरा मोठे मोठे कट करायचे तुकडे कट कापून ठेवायच आणि पनीरला दही लावायचं त्या दह्यामध्ये तू सगळे मसाले ऍड करू शकते. म्हणजे गरम मसाला असेल हळद असेल लाल तिखट असेल, आणि कसुरी मेथी पण टाकू शकतो. आणि परत धने धने जिरे पूड पण टाकायची. आणि हे सगळं पनीरला लावून ठेवायचं आणि त्याच्यामध्ये हे शिमला मिरची कांदा टोमॅटोची पण जे का आपण कापलेत ना तुकडे मोठ्या आकारात जरा ते पण टाकून ठेवायचे त्याच्यामध्ये, आता ते चांगलं थोडं एक दहा पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवायचं.
आणि ज्या वेळेला मग कडई तप पण ठेवली ना, मग थोडसं वाटलंस तर बारीकांदा वगैर शिरू शकतो आपण. आणि मग तेलामध्ये परत मग तुम्हाला खडे मसाले टाकायचे असेल, तर टाकू शकता. पण जर गरम मसाला वगैरे टाकला असेल तर, खडे मसाले काय आपल्याला ऑप्शन आहेत, म्हणजे की टाकायच असेल तर टाकायचं. आणि मग थोडेफार जिरे वगैरे टाकायचं तेलामध्ये. आणि त्याच्यामध्ये तो बारीक चिरलेला कांदा टाकून, थोडसं मीठ टाकून, जसं मगाशी सांगितल्या प्रमाणे थोडस लालसर रंग येऊसपर्यंत त्याला घ्यायच, आणि मग नंतर त्याच्यामध्ये हा, कांदा पण लालसर होऊसपर्यंत जसा भाजून भाजायचा. आणि आपण जे दही वगैरे लावून ठेलेलं जे पनीर आहे ना, ते पूर्ण त्याच्यामध्ये टाकायचं.
हो, आणि त्याच्यात नंतर परत
पाणी टाकायचं. आवश्यकतेनुसारच पाणी टाकायचं, जास्त पण असं नाही टाकायचं, कारण ते थोडीशी दाटसर त्याची गग्रेव्ही पाहिजे म्हणून
हा, ते दाटसरच असल्यावर जरा छान लागेल.
हा, त्यामुळं मग ते अ थोडस जेवढं आवश्यक आहे, तेवढच पाणी टाकून वगैरे, थोड वाफलून वगैरे घेतलंस की, त्याच्यामध्ये बटर वगैरे टाकू शकतो. पनीर त्या, चीज त्याच्या. वरती पिसून वगैरे आपण टाकू शकतो.
दोन्ही प्रति कश्या पद्धतीने बनवायच्या
मग तेच, तुला आता दोन्हीपैकी कोणत्या पद्धतीने करायची ते तू ठरव आणि कर, मग त्याच्यासोबत जिरा राईस पण आपण खाऊ शकतो.
किंवा साधा पण मोठा रायस वाला भात केला
जिरा राईस पण बनवू शकतो. असं चांगलं सुटटा, मोकळा, भात व्हायला पाहिजे.
हो, आणि ते नाहीतरी साधा भात जरी केला तरी, छान लागेल त्याच्यासोबत. कारण ती ग्रेवी घट्ट असल्यामुळे
घट्ट ग्रेवी आहेच पण ते पण करू शकतो, आणि त्याच्यासोबत बटर नान किंवा रोटी पण करू शकतो, किंवा आपण चपाती पण खाऊ शकतो.
हो, छान लागेल ते दोन्हीपैकी
आता तुला काय बनवायचं म्हणजे, त्याच्यासोबत तुला काय ठेवायचय? अ भात करायचंय, का रोटी करायची, का चपाती? आता ते बघ, का आणणारे विकत वगैरे काय?
नाही नाही. घरातच करणारए मी आता. चालेल लागते मी तयारीला, तू पण चालू कर कारल करायला.
करते. तेच आता बघते, तर पहिला धुवून घेते कारली. आणि फक्त कट करून पाण्यामध्ये ठेवू ना?
हा आणि नंतर ना मग त्याला डायरेक्ट म्हणजे सगळ्या फोडणीवरती. तेवढं भाजून घे आणि थोडसं पाच सहा मिनिंट वाफवून घे.
तेच, मी पण करून बघते कशी होतीया? चांगले झालं तर मी सांगते म्हणजे मला कसं परत. परत करता येईल आणि तू पण करून बघ तुला कस वाटत? नंतर तुला कुठल्या अजून रेसिपी पाहिजे असेल, तर विचार?
होय विचारते की?
चालेल चालेल. मग कर. करून झालं की मला सांग कसे झाले? काय झाले ते?
सांगते की, लगेच सांगते
चालतय मग ठेवू का?
हो हो.
हा हा. बाय.
बाय.